पंपावर
आपल्या नेहमीच्या ठिकाणी पंपावर.
कोण, तुकुठाय.
काय, हाय आलोय हॉस्टेल ला.
आलास.
हां, जरा फी फिरायचा प्लॅनिंग झालाय रे म्हणून.
काय बोलतो कधी?
शनिवार रविवार भेट शनिवार रेवार भेटतोय म्हटलं फिराच प्लॅनिंग करूया, असं झाला हाय.
झालाय.
हां.
कोण कोण?
हम्म, आपण सगळे मोठी गाडी.
कोणाची रे बाबा?
ते आपल्या बालाला झाऊूळ असतं ना ते. नारळाचा झाऊळ असतं ना त्याच्यावरन जायचंय आहं. होय. जुने जुने दिवस ते जुने, दिवस पहिल्या
गाडी रे भाई ती गाडी गाडी होती हा,
हा काय
त्या त्यासारखी गाडी नाही कुठली,
आणि ती तारेची गाडी असायची एकच तारेपासनं ते गोल गोल गोल गोल फिरायचं?
हो माहिती आहं.
हा काय मजा यायची ना.
पहिल्यासारखे दिवस नाय रे राहिले आता.
बरण्या फोडायच्या बरण्याची बरण्याची झाकणं किती गाड्या बनवल्या असतील ना ते उडवायची.
गाड्या बनवून ते चालवायच्या परत ते हे एक प्रकारचं फळ असायचं बग झाडानवर असं गोंडच असा असायचं त्याला ते लावायंच गाडा बनवायचं. एक तू भाई काय रे आत्ताची पोरं काय नाही रे हे करत काय,
नाही नाही काय नाही ती मजा आता करतच नाही ती. नुसतं शाळेतन आलं की दफ्तर टाकलं की बाहेर निघालं असं,
आत्ताची मुलं तशी नाही आत्ताची मुलं आली मोबाईल घेऊन बसणार,
मोबाईल नाहीतर टीव्ही समोर,
काय त्या मोबाईलात जग दिसतेय यांना काय माहिती. बरं झालं रे आपल्या वेळी बाबा नव्हते आपल्या दहावीपर्यंत तरी नव्हते आपल्याकडे
होय म खरं दहावीपर्यंत नव्हतं ते बरं झालं ते तेवढंच आपण त्यात आपण आपलं बाल पण चांगलं गेलं.
सागीनं सांगता येतं रे. की आम्ही असं असं जगलो असं असं खेळलो.
म अ
एवढं मोठं मित्रमंडळ होतं त्यात आम्ही खेळलो, भांडलो.
आयला ती पाहिले माझी मित्र ती पण आता कुठं कुठं असतील ना रे?
हा कॉन्टाक मित्रांसोबत.
असतो तर.
हा
तुझं असतंय की नाय?
असतात प्लॅनिंग बनवतात रे जुने एक पहिली दुसरीतले मित्र आहेत ना, आता जग
हा
म्हणल तो ग्रुप परत आला रे कॉन्टॅक्ट म्हणजे सगळे सांगयचं कॉन्टॅक्ट आज जमलं परत आलाय आणि नंतर जरा भेटूया कुठेतरी. ह्या पावसाळ्या दिवस म्हटलं हा भेटूया. मिळूया सगळ्यांनीच एकत्रच. आडला मुली मुली बीली पण ज्या होत्या त्यांच्याकडे नंबर फोन बिन नंबर बिंबर सापडत नव्हते ते भेटले जुने मैत्रिणींचे. म्हंटल सगळे एकत्र आलेत तर बघूया आता हा सगळ्यांनी एकत्र काहीतरी करूया म्हणालेत.
हम्म त्यांच्यासोबत तुम्ही ट्रिप प्लॅन करा रे आणि आम्ही राहिले बाजूला.
अरे असं नाय रे पैसे घालणारे ते आहेत. जे आता आमच्या पाासनं लांबला आमच्या पासनं लांब लांब गेलेत ना त्यांना नाही नाही तसं पण नाही आम्ही काढणार पैसे, पण आमच्या पाासन जे जास्त लांब गेलेत ना सांगली आणि त्या साईडला एकदम पुणे, मुंबई अशांना सांगितलंय तुम्ही अ तुम्ही लय लांब जाता ना, मग तुम्ही पैसे काढायचे.
वा बर आहे.
हा त्यांना सांगितलंय तुम्ही तुम्ही लांब राहता ना, मग तुम्ही पैशे काढा जास्त. तुम्ही ट्रिप प्लॅन करायची. आम्ही इथल्या आम्ही इथल्या इथं जवळ जवळ फिरतो, मग तुम्ही तुमच्यासोबत आम्ही कशाला परत येऊ असं मीच बोललो रे. आधी शिव्या घातल्या मी. आधी शिव्या घातल्या मी नंतर तयार झाले. बरं बाबा आता काय भेटायला जायचं तर तुझं ऐकाय लागेलच.
आमची प्लॅनिंग होतं झालं होतं शनिवारी प्लॅनिंग झालेला, पण तो पेपरचा ते जरा कॅन्सल झाला तो.
पेपर आत्ता नसतील ना पुढे?
आता उद्या शनिवारच सांगता येत ना रे, आता लावणी चालू झाली ना रे.
हा हा हा हा.
मित्राचा कॉल‌ आलेला, तो म्हणतोय काढला होता विषय त्यांन, पण नंतरचा सीन असं झाला की लावणी चालू आहेत त्यांची आता सध्या.
हम्म हम्म हम्म. प्रथमेशचा की
नाय रे पहिला बालवाडीचा मित्र आहे ना रे हा.
हम्म.
हम्म लहानपणा सोबत ना रे त्याला म्हटलं जाऊया कुठतरी. मागे पण प्लॅन केलेला कॅन्सल झाला. म्हटलं जाऊया
हा.
तो बोलतो आता कुठं आता लावणी चालू झाली. अजून भांगी लावायचे आहेत ना त्यांची.
होय होय.
त्यामुळे
हम्म फिरलं पाहिजे कुठेतरी.
तेच ना आणि बाकीचे जे आहे ते मुंबई मुंबईला आहेत सगळे.
ते सगळे बाहेर बाहेर गेलेत रे. मला पण तुला सांगतो, मला पण लांब जायचं होतं कुठतरी घरापासनं. मुंबई-बिंबई त्या साईडला पण घरनं काय परवानगी भेटली नाही. आणि चु-चुकून म्हणतो मी चुकून इकडे कॉलेज लागलं मला जवळच्या जवळ.
ह्.. हा.. मला.. मला मी म्हणत कोल्हापूरला कोल्हापूर साईडला पण लागला असताना तरी चाललं असतं मला. घरापासन जास्त लांब गेल असत ना जर बरं वाट रे.. जेवढ्या आपण लेट घरी जातो ना तेवढा आनंद जास्त भेटतो, महिन्याभरान घरी जातो.
व्हय
दोन- तीन महिन्यात जातो ना तेव्हा जास्त आनंद भेटतो, ह्म्म्.. इकडे लांब असतो ना ते मी तर मुंबईलाचच प्लॅनिंग केलेलं होत मुंबईची कॉलेज बुक केली होती. घरना परवानीे भेटली नाही.
पण नव्हत इकड, मी आज आलो. म्हणून आलो कॉलेजला इकडे मला माहित नाही बाबा इकड अस कॉलेज आहे, ते सरांनी एकदा फोन लावला होता. तर बोले ऍडमिशन घेणार का? म्हटलं सर माझ असं.. असं.. आहे मला असे मार्क पडलेत. बगा, ते बोलतेत तुला चाळीस टक्के पडले असते तरी तुला घेतलं असतं.
हा.. ह्.. ह.. हे तर तु लाय पाडलास, हे तू लय पाडलास. आमच्या... आमच्या कुवतीच्या बाहेर पाडलाच. ह्.. ह्.. ह्.. ह्.. तो तर आमच्या कॉलेजच्या कुवतीच्या पेक्षा बी जास्त पाडलास तु
मग.. अरे.. अपेक्षा पेक्षा जास्त पडले रे..
तू त्या.. त्यांच्या कॉलेजच्या नजरेत तू टॉपरच आहे, समजलं काय
होय.. होय.. टॉपर.. आम्ही कसले टॉपर रे?
त्यांना माहितीय रे सागर स.. ह्याला घेतलं नाही तर कॉलेज चालणार नाय.
होय.. रेग्युलर करणारे तुम्ही
आम्ही.. मी नाही बाबा रेगुलर तर कधी नाही केल.
अरे.. रे.. रेग्युलर अटेंडन्स लावतोस ना.. ह्.. ह्..
तीन डेस भावा सांगाय लागते कोणाला तरी लावायला. ह्ह्.... नाही तर स्वतःहुन कधी लावत नाय. काय करणार.. पेपर झाले की कशाला येतो परत
आम्ही तुमची लावायची आणि तुम्ही आमची लावत नाय.
कोण बोल रे.. बाबा
मग.. मला असं ऐकायला भेटलं, तू माझी लावत नाहीस अटेंडन्स.
हे.. बाबा लावतो रे... बाबा कोण नाय बोल. ऋतू.. हे ऋतू... तीनशे साठ, अरे.. बाबा लावली. तू जेव्हा नव्हतास मीच लावत होतो मधी.. मधी..
हो, माझी तूच लावतास.
मग तुला काय वाटलं, तुझं हे.. स्. आला होता.
जो तो सांगतो मी तुझी लावतो, मी तुझी लावतो मग कोणाचं खरं समजाच.
अरे.. फेके लावले पण असतील पण मी लावले एवढं सांगू शकतो तुला मधी.. मधी..
जास्तीत जास्त तूच लावले असतील ना?
म..
हम्म.. हे शिट्ट्या जास्त मारलेलेच नाहीत. मी पण जेवढ्या मारलं तेवढा तू लावलेला अशील, म्हणजे हम्.. तेव्हाच माझी झिरो अपसेन्टी झाली ना?
ह्म्म्म.. हा..
त्यावेळी सगळ्यांना माफ करून टाकलंन त्यानं कोणाला जे केल्यानं नाय.
होय ते बरं केलं आधीक सगळ्यांना माफ करून टाकलं.
हो हो अरे ते मध्येच घाडी नाय घाडी. घाडीला भेटायचाय म्हणून काईतरी एक ली लिस्ट आलेली त्याच काय आलं?
काय ते?
मध्येच कायतरी ग्रुप वर टाकलन होत ना प्रिन्सिपलने, कि घाडी सरांना जाऊन भेटा या या या या पोरांनी.
काय माहिती काय विषय न त्यात
काय समजलं पण नाय ना काय विषयाय तो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हो त्यामुळे ना
हम्म हम्म आवाज गेला कारं तुझा मध्येच. हॅलो